हॅलो
हॅलो
बारा मिनिटं झाली ते टोमॅटिकली बंद पडत्या
आ
बारा मिनिट झालं ग मग कट झालं ते फोन
म एकाच व्यक्तीला केलं तर चालतय असं
एका व्यक्तीला पण पाच वेळा करू शकतोय
अस हाय होय सा वक्ती बगला पाहिजे होय एका व्यक्तीला पाच म्हटल्यावरती साहेपाचा तीस एका व्यक्तीला पाच पाच वेळा करायचा असं ग
पाच पाच वेळा म्हणजे बारा बारा मिनिटं जरी तू केलीस ना बारा पणजे साठ मिनिटं होतात म्हणजे एक तासाच होते तुला लिमिट किती आहे
हा बारा मिनटाच त्या हिशेबाने म्हटलेस तू ह मी सहा कॉल काय म्हटलेच ते मी बघ
पाच एका व्यक्तीला पाच वेळा आपण कॉल करू शकतो म्हणजे पाच वेळाच लिमिट आहे ग हा किंवा तुम्ही अ किती पण म्हणजे
साठ म्हणजे साठ सेकंद
ह साठ मिनिट अ ग साठ मिनिट
साठ मिनिट म्हणजे एक तस झाला
हा तेच की म्हणजे एका व्यक्तीला आपण जास्तीत जास्त बारा मिनटं पर्यंत बोलू शकतोय ग पाच वेळा कॉल करू शकतोय हा जास्तीत जास्त बारा मिनिट कमीत कमी दहा अस पन्नास मिनिटं किंवा अ कुठं नाही अजून उद्या येणार आहे तेच भार्गवला लावून दिलेलं सकाळी पप्पा संग त्याच्या तिकडं
म
त्याला जरा पाजवायचं सोडायचं होतं ग अंगावरच तो काय खायन झालाय
हा हा मग राहिला का दिवसभर
राहायला की राहतोय सोड दिवसभर आता रात्रीच काय करतोय काय मी
हम्म तरी राहिले घे गा दिवसभरून
राहताय सोडते काय नाही खरय घ्यायला बघत नाहीत ग कोण ठेऊन
म्हणूनच कोणाच्या जेवावर नको वाढतय ठेवायला
काय अग
होयच की मला पण तेच टेन्शन आहे ग आता ती राहत्या दिवसभर खरं कोणत असं म्हणणार पाहिजे ना जा बाई
राह हा आम्ही घेऊन बसतो जा म्हला पाजे उगाच नाही तर नाही नाई नाई आमच्याकड खतच नाही आमच्याकड राहतच नाई म्हंटल्या वर मग काय करणार लावायला बगत नाईत अंगावर ग्यायला बघत नाही
आता काल दोन मिनिटं गेले फिरायला तर ती रडा लागली. तिला जरा आता रात्रीची सवय नव्हती आता आणि लागल्या.
हम्म तेच ग म हे पोरग कसं करतय माहितीये काय मी दिसल की रडतय ग ते मग पाजो दे पाजो पाजो म्हणते म ते अंगावरच मी सोडवायला बघाल त्याशिवाय तो खायलाच बघत नाही जास्त
ते मेडिकल मध्ये औषध भेटते बघ
ते घेतलंय सोड नाही ते कडूकडू औषध आहे ते मी आणलोय इथं आमच्या दीपालीने आणलेली नाही औषध त्या हरीला सोड वायला म तेच औषध त दा लावलो इथ जरा चार दिवस होतं क नाही अग अजिबात मला दमवलं नाही तर किती चांगलं खेळत होता आणि आणि हे इकड तिकडे फिरतोय ग हा इथं मोकळा आहे ना सगळं अस. आणि तिथं कस वर वर बसत होत आणि ह्यांनाच दम नाही आठ आटोण्याला आटवण्याला दहा वेळा विडो कॉल आणि लाव कधी येणार आहेस कधी येणार आहेस असं. हा तेच कि ते मेन रिजन आहे सासूला ती अशी तर काय काडीच काम करत नाही सोड
अजिबात हात लावत नाही स्वयंपाकाला भांडी घासतील भ धुनं धुतील बाहेरची कामं करतील आणि स्वयंपाक म्हटलं वयतगतात नाहीय म्हणतात
मी बी अंग काढाला बघतो बाई मग अग त्या पोरग्याचे एक एक गाड धुन कधी माहित नाहीेये हा आणि अगं दिवसभर ते किती वेळा शी शिू करेल किती वेळा करेल त्या वेळेला मीच काढायला पाहिजे जेवताना जरी असलं तरी उठून मीच काढाला पाहिजे नाही तर बाई अ जेवताना तरी म्हणते ना माणूस की बा तू बस आम्ही हे करतो म्हणून सासरा एकदा दोनदा हे के ल असेलपण बाकीचे कोण हे कराय बघत नाही मी बी मग ह्यांना मी जरा कौन कोण ना हे जर आता जरा हे करायला लागल आता
काय ती जईन सवय लावल्या बघ जईनं काय सवय लावल्या ब लोक्याला जयश्री
जयडी नवय अगं ती पण काम करते अग बरोबर आहे तिचं पण
होय खरं दिवसभर पोर गेला ती काकी सा बा त्या घर कधी म्हणत नाही बघ
होय होय अग ते एक वैशिष्ट्य आहे कसल काकी सांभाळ म त्या माहितीये का अगं हिने काय एक टक्का पण त्या करत नाही अस एवढ खाऊ खाऊ खालू सकळ दिवसभर शी शू करतात ती पोरगी केवढी दमत आहे फिरो फिरो म्हणत्या माहित मला तरी पण ती काकी कि हे म्हणत नाहीत हा तेच कि
त्यांना मुली मुलगी नाही म्हणून हऊस ने करतात ते व्हय लोकेश दादा आता घरात आल्यावर सगळं ते शि शू केले की काढ.
करते करते होय मग काय. म मी बी ह्यांना कावलो म्हंटल तुम्ही असं क हे करतायसा म्हटल करायलात नाही का तुम्हाला म्हटलं हे.
हम् मला पण वयताग आलाय की मी पण दंगा करतोय घरात हो तिकडं ते बोलून दाखवते कालच म्हटलं बघ आता बास झालं म्हटलं घरात राहून राहून राहून किंमत नाही आहे म्हटलं घरात राहिलोय म्हणून बसा तिकडं म्हटलं तुमची परगी घ्या आणि जाताना जाणाराय आहे म्हटलं आता मी कामालाच जाणार आहे म्हटलं
अगं होय की म्हणजे पोरं झाल्यात म्हणजे आमच्या एकट्याचीच काय जबाबदारी आहे होय
मग काय तर आणि वर ह्यांचंच बोलणं आणि अस करत्यात तसं करत्यात ह्यावं करत नाहीत त्याव्ह करत नाही आता तर आमच्यात बघ सांगू दोघी न आता तिथ थोरली नंदची तर सासू वारलीच सोड वर्ष झालं आता सासू वारली थोरल्यानंदेची आणि धाकटी नणंद महिना झाले नाही लग्नाला तर ती व सहा महिने पण नाही दोन तीन महिनेच राहिले असेल ते पण वेगळे राहिले वेगळं होय लगेच धाकटी हा धाकटी नणंद लगेच वेगळं राहिली वरती गॅलरी असते बघ वरती तिथे जरा चार भिंती चढून घेतलेत अर्ध्यातच घर म्हणजे हे केलेत रूम एक मोठे रूम काढलेत तिथंच राहिलेत किती दिवस आता मोठं घर झालंय सोड खरं ती बाहेर जरी पडली कणी फिरून सुद्धा बघत नय सासू सासऱ्यांना कधीच नाही आजार असू दे काय होऊदे फिरून सुद्धा बघत नाहीत अरे पण किती केलं तरी आई बा सासू सासू सासरे आहेत ना मग मी तेच म्हणते मग तुमच्या आई बाबांकडन तुम्ही काय अपेक्षा करताय तुमच्या मुलं तुमच्या भावांनकडन अपेक्षा करताय मग मला म्हणत सासूचं काय माझी आई एवढी चांगली आहे पायधून पाणी प्यायला पाहिजे आम्ही राहते इथे म्हणल्यावर आ मला माहित ना काय हाय सासू ते आ मी म्हणून दाखवल घेऊन जावा म्हटलं आठ दिवस तुमच्याच सासूला तुम्ही सांभाळ म्हटलं आठ दिवस
होय त तुमचं तुमचं बघून घ्या म्हणायचं आम्हाला इथं ब्रम्हज्ञान
ऐ य अ ही तर माझी जाऊबाई तर आत्ता दोन वर्ष झाले तिकडच हाय एक दिवस कधी माझी सासू म्हणत नाही मी तिकड जातो नाही तर राहतो कधीच कधीच नाय हा होय मुलगा काय झालाय म्हणून नाय ती पाहुण्यातली आहे म्हणून का तर तिला बाबा नाही आहे आम्ही काय बोल्यावरण हा नात्यातली आहे म्हणून काय बोलायचं नाही म्हण तिला आणि आम्ही परखं हाय व्हय
तेच की त त्यांना त्यांना नऊ महिने पोटात तर ठेवून बाळ घातल्या आणि तुम्हाला वर्ण फेकलय नुसता
मी म्हटलयच एकदा का म्हटलं किरण काय वरण आलाय काय म्हटलं
हम्
नय नय राग आला की मला सहन नाही झालं की मी शिवीच देते मी कुत्रे अशी शिव्या शिवाय बोलतच नाही मग शिव्या देतच मी हाय तर हाय म्हणतय
कुणाला जावं ला
जावेला व्हय त्या कुत्रीनं काय केल्या म्हणतेय
होय तोंडावर बोलते मला राग सहन नाही झालाय की मी माग पुढं बघत नाही तिला काय सवय आहे माहितेय काय तिला मान द्यायला पाहिजे अग ते आमच्यापेक्षा किती तरी वयान तीन वर्षांन लहान आहे
लहान आहे ना हा बरोबर
दोन हजार एक एक ची आहे ती आपण एकोणीशे सत्यानव्हच हाय
होय की
काय
होय म्हंटलं‌.
आणि त्यांना मान द्यायचा म्हन आम्ही कातर मोठ्ठी नात्यान मोठाय म्हणून बोमलत जा म्हंटले जुजी तर
नात्यान मोठा आसशिला तुमच्या घरात म्हंटले मी म्हंटले मी वयान न मोठाय म्हंटलं तुम्ही मला मान द्या म्हंटलं तरच मान भेटल म्हंटलं.
तुम्ही द्या मान द्या मान घ्या म्हणायच.
होय मी तसंच म्हटले एकदा आई काय तर म्हंटली मला असुदे मोठ्ठी हाय. काय आणि कायतर बोल्ली काय म्हंटलं मान आधी दुसऱ्यांना द्यायला शिकवा म्हंटलं म समोरच्याकडन अपेक्षा करा म्हंटलं मान भेटल काय नायते मी बोलत नायती हिंगलत नाई तिला दारात ताली तरी हिंगलत नइ आणि निर्लज्यावानी आनी आमच निर्लज्यावानी आमन बोलत बसत्या आणि तोंडवर करून बोलायच मी बोलतच नाइ आ अक्षरशः अज्जिबात नाय बोलत लई घमेंडि हाय नालायक
तिज्या तर तोंडाकड बघितलं की वाडतय सोड हिला घमेंडी लइ हाय म्हणून.
कसल काय भिखार्ड हाय एक नंबरचं.
नइ एकदा आलतीग आमच्या इकडं ते काहीतरी दत् त जयंती का काय तर हुत त्या वेळेला तीअ कदमांची नाही का ती तिज्या संग आलेली. आमच्या इत आणि आ आता तिला माहिताय की मी तुझ्या म्हंजे तुझी मै
न्हाय तर नाय नाय नाय नाय अरे लांबच राहुदे. साधं निकिता तेन आलीत किनइ दादा नि किता बोलत नाईती म मला काय नडलंय हेंच्या पावन्यांनसोबत बोलायला? मी बोलत नाय म मीपण आता परवा तीजी मावशी आल्तीतर हां नाय आना हुं नाई गिळा आणि
तसंच करायचं म होय.
इला पण म्हंटलं मी नई काय करणार नई म्हटलं तुम्हीच करा म्हंटलं आणि तुम्हीच घाला करून म्हंटलं.
काय बोल्ली काय मग?
आई काय बोलत्या. एकदा नाय तर नाय अय्यो छान आ हां. दुर्वाच चप्पल गं खराब झालतं.
हां हां आणलं काय नवीन?
साट रुपये हां.
बघू दुर्वा. गेलं हिंडतय ब आता. अगं सहा जोड चप्पलायत. खरं ते साधच लागते तिला, क्रॉप्सते नवीन आ
हं हं हं सवय झाल्या ग, तेच तेम मुलान
ते काय करते, बाहेर चाललं कीनई गडबडीन ते अडकवत्या, आणि पळ ते क्रॉप्स ते सँडल वापराय बघत नाई. सॅंडेल एक जोडाय, बूट दोन जोडायतं. हम्म्
सँडल कवा वडत न्ह्यायच म्हंटलं.
व्हय. आणि ते क्रॉप्सच एकचं वापरते. आता बुटायत दोन जोड, दोन जोड सँडेल हाईत आणि एक जोड ते भारीत चपल्या हाईत आनी दोन जोड सा, सात जोड चपलाइत तिची. आत्तापसन घरात काय घालत नाय. एक तर एकच.
एक तर एकच. मग.
ते ठेऊ काय मग? ती का आल्यात बोलवायला बघतो. बोल बोल. अह काय माहिती? उद्याच लवकर या म्हणालागले, गेलो असतो उद्या. दुपारी याकी.
कोणीकड जाणायस काय?
खराब झाल्या ग. माझ रविवार बंद वगैरे असेल म्हटलं दुकान.
विचारलीस काय डी मार्ट वाल्याला?
नाही ग अजून. बघतो की जरा आणि एक हाय फ्रेंड त्याला अजून फोन लावायचा म्हणालोय.
सनावेई
नाही असं काय नाही सोड, कुणाला तरी विचार की जरा हे करून मी पण विचारतो सोड.
नाही. त्या दादाला सांगितलंय सर बाळूदादाला. ओ काय करे? आं. ओ मी येणार आहे की, काय कराय? हॅलो.
हां. बोल की.